हॉलो.
कुढ हे. हा काय करून राहिला?
बसलोय जेवण झालं बसलो आता. भुक लागली एक वाजून भाऊ एक वाजून गेला.
हा.
मग केह राहत पाऊस कमी झाला.
पाऊस कमी झाला.
होता पाऊस कमी झाला.
आत्ता झाला कमी
हा व्हता पण गेला.
आज चागील जस शेवट दिवस हे ना आजचा पाऊस सगळीकडे सारखाच होता. हा.
झालं जेवण झालं
नाय नाय हा जेवलो मगाशीच
नाही रे, जेवलो मगाशी तस ध्यानात
थोड थोडच जेवला नारे
थोडं जेवला का?
ह काय नाही बसलोय बघ असच
काय मगाशी बोलत्यासा माझं हा का?
का आ
चल लगा फोन करू राहिलं हा आलो. आज म्हातारा सुट्टीवर होतो.
बाबा का मग?
पावसामुळ सुट्टी देवून टाकली
सगळ्यांला
हा संदीप येणार नव्हता. बाबा संदीप नाही, गौरव नाही गावामधीच मंग काय माहिती? तब्येत बरी नसन
हुं हुं आना ची नात सून
आण्णा नाहीये, मग मी आणि बाबा येऊन काय करू.
नाय आण्णानी थांबायचं असेल, म्हणून म्हणल तो मी आणि भाऊ येऊन काय करू.
हा. तर मग शेट म्हणे मग एक काम करा दादा पाहू म्हणे पाऊस थांबता.
बोला आ
हा.
हार शल द्यायचं ना काय तर?
जायचं पण नाही आता नाही, सोडलं का काय माहित?
म गाडी चालवायला कोण ए?
कोणच नाही यार संगट?
हो का?
संदीप आहे ना तो संदीप आहे पण संदीप काय माहीती काय करतो? नाही म्हणतो का हा म्हणतो बाजूच काय माहित?
तुमच्या बरोबर संपलं वर्कशॉप मग आता काय नाही?
नाही दोघं तिघे जण आहीत, काल पाहिलं ना तेनी मला!
कुटं?
आमच् दुकालत
मग काय म्हणाला, त्यो मग काय म्हणल तुला?
बाबाला नाही बाबाला सांगितले, त्यांनी मला दर्शन दिसला इकडं दर्शन दिसला नाही, इकडं कुठं गेलता काय माहीती? ईकड कुट गेला काय माहिती वावरात?
त्यांना नाही माहिती तुम्ही काम करतात तिथं?
नाही मग बाबानं पाहीलत तेला त्यो कामाला हाय तिथ
हा का मग काय आणि?
एवढा आत मध्ये नाही नाही आपल्याकडे काम नाही, तर एवढं आत मधे काय म्हण?
म्हणले नाहीत काय तुला कामाचं, कामाचं म्हणलं नाही काय?
नाही म्या माझी अन् त्याची गाठच नाही, पाहिलंच नाही पाऊस चालू होता. सकाळी सकाळी आणि गाडीच काय गॅरेज समोर लावल्या असं ना वाटत थांबलं होतं अन मी काय गाडी पाहिजली नाही तर ते गॅरेजवाल्या गाड्या राहात्यात दोन तीन दवाखाण्याच्या गाड्या राहतात आणि एवढं सकाळी शक्यतो दवाखान्याच्या राहत होत नाही तर मग गॅरेजवाल्यांच्या राहतात तुझे अधिकेर आले आलेले असत. आपण कायला पाहिजं कोणा आलंय काय मी घुसलो नंतर. बाबा बाबा दिसला वाटतं त्याला मग तो बाबाला घ्यायला याला तिथं पुढं.
हा
बाबाला घेतलं मग बाबाला बाबाला आहे का बा दर्शनिकला क वाळला दर्शनिकला कड गलाबा हां काल य रोज नाही आहेत त्या दिवशी तुझा फोन झाला का? तू म्हणे कालच कालच तुझा फोन झाला ना त्याचा
हा कालचं झालं मम्मे लय वाजत बो मशीन ते खालचं कटर कटर पड त्याला चालेल ना सर लाव
कोणाचं.
ममी चं रे
काय
मग शिल्लक राहातील की
ते वाजत येतेे जुनी हाय ना काळी
त्याला मोटर पाय मोटर लावेल मोटर खरी ती
अरे वाजवत वाजत मोटरवर म आहे घ ते वाजवत तथं
हा
माय घरची वाजती मोटर बाबा काय नाही मग बाबांनी सांगितलं पाहिल होतो तू लोटतानी. ह त खरा होता. बाकी नाही काय बोलला.
बाबाल म्हण नाही नाही पाऊस कसा आहे. भाऊ
भंडारदरा ला नाही गेला.
नाही ना तिकडं स्टँड बाकी रे पण तिकडं बंद आहे पार एंटरेस नाही आता
हा इंटरेस्ट जाईल
रेड झोन मध्ये येणारे आता ते हम्म
काय ना बस म्हणलं चला मोबाईल चालतंय ना दुकानावर आहे का? हा दुकानावर
पोरं.
दुकानावर बसलो होतो.
हा
म्हणलं चला बो करावं काहीतरी
आता काय म्हण लवकरच सुट्टी होईल पावसा पाण्याची पोरं नाहीक ते
नाही आलते दोघं नाही मोमेडियन
हा मी एकटाच शिकतो मगं
हा एक पोरगा अन् मी दोघेजण तो आता दुपारून जायचं म्हणत होता.
येती नाही मगं तुमचं शेठ काय म्हणत नाही का? त्याल माहिती स्टॉक आहे शिल्लक काही नाही.
स्टॉकचा नाही प्रश्न पण म्हणजे होती बड बड प ते त्यांच समोर नाही होतं त्यांच समोर नाही करत म्हणजे त्यांना नाही बोलत अस आपण असल ते मंग म्हणतय नाही तेव्हा गरज असेल तेव्हा येतील. दे दोनशे, पाचशे, हजार दे संध्याकाळी देतो तुला तेच करंट अकाउंट ए करंट अकाउंट वरुन साद्या अकाउंटला त्याच्यामुळे ते जास्त काढून नाही ठेवत पैसे रेग्युलर खात्यावर तेवढ गरज पुरतच त्यांचं
माणसं नसतीत
हा आपल दोघ, तिघ जण चौघ जण हाय
काका म्हणत होते काय झालं रंजित का जायचा आता माय माय काम चालू हाय माझ
कधी म्हणे
मला म्हटले ते मला दोन दिनस म्हणले पण तू काय सांगतच नाही म्हणे मला म्हणल मी जाऊदे आता काय
कर मला सांग
मी नाही विचारलं का मरजा रायला काय नाही रे तू ते आपल्याला ते
त्यांच्यामुळे नको म्हटलं जाऊ दे म्हटलं ते पण निवांत ये ना निवाणते येणार रे बाबा टेन्शन नाही काहीच काही नाही
तेपन कधी मनात आलं का हो चाल घरी मा काम ए चाललो घरी हम्म पा तो हा मग जाय जास्त गट्ट मारल्यावर मजा नाही येत जास्त ग वाडल का मन सगळ डोक बंद पडते
मी इकडं जर म्हणल मला घरी जायचं दुपा नाही नाही हा हा मी असं म्हणायचंच नाही जाऊ का मी डायरेक्ट म्हणयज मी दुपारी जरी जा अरे हा मी दुपारीच घरी जारे बा म्हणायचो डायरेक्ट
तेवढी साईड आहे हे ते इथं नाही काय टेन्शन इथं काही टेन्शन नाही बर का उद्या मशीन बनवून ठेवलं ना एखाट एक दोन, दोन तीन आता आता एक काय दोन मशीन दोन मशीन गेले आत्ता मगाश
एमआयडीसीत गेला का
नाही नाही डिलिव्हरीला
हा का
डिलिव्हरी ऍप नाही का ते आपली ऑनलाईन
अँप ए तुमची ती
हा येऊन घेऊन जातात ते
ऑर्डर कोण घेत
आग्रा, दिल्ली
हा का
जम्मू
सगळे आउट ऑफ बाहेर महाराष्ट्रात नाहीये महाराष्ट्रात कव्हचित सांगली, साातारा, पुण्याला नाही नाही गावातलं कोणच नाही घेत
कव्हचित लवकरत बाहेरच पण शक्यतो आमचं बाहेरच राहाचं
बर जाऊदे एमआयडीसित कधी जाणारे.
एमआयडीसीत अरे काम पेंडिंग आहे नाता मल लोड आलाय का तेर काय कराव आहे.
एमआयडीसी सला चांगल सारलन मग माणसं बरतेन.
एमआयडीसी तेे वेगळं करणार.
काय तिथं.
तिथं हॅड्राचे. हायड्राच नाही का ते पिवळं राहतो बॉडी.
हा.
त्याचे ते बनवणार आहे.
हची ते लॅम्ब व्हायची तेच ना.
म्हणजे ते नाही रे. एक काम कर.
हायवा हायवा.
हाईवा नसतो का.
हा माहिती ड्पर ची मागची बॉडी.
हायवा.
हा.
किवा आपल काय म्हणतो. जेसि पीच ते पुढचा पांजरा लावायचं ते पिवळ. हा ते हा ते बनवूनगे. ते करायचं प्लॅन आहे पण अजून वेळ आहे त्याला लई वेळ लागणार आहे.
येई तोच ठेवणार आहे का हे दुकान.
हा ये दिवस राहणार आहे ते तिथ वेगळ हे इकड वेगळं राहणार आहे.
मग तो तिकडं जाणार नाही का एमआयडीसीत.
कोण.
तो.
माझं काय नाही हे नाही अजून प्लॅन नाही त्यांच काय अजून त्यांच्या मनावर आहे. इकडचं तिकडं नाही केल. ह ते ठाकरंद्याच्या.
हम् बरोबर.
चालत आहे ठेऊका का रे मी.
हा ब.
परत कर थोड्या व कितीे वेळा आले.
आठ मिनिट दहा मिनिट झाले. ये सत्तावीसवा आता.
हा.
सत्तावीस वा.
हा ती कॉल करून घ्या मग.
हम्म.
थोड्या वेळ थांब घरी लावतो फोन मग.
हा हा हा.